कसा.
हॅलो, हां बोला
हां बोला, झालं जेवण
झालं जेवण, हा तुमचं झालं.
हो होआमचही झालं.. हं
कोणतं गार्ड
मुझे क्यु मार रहे है, आणखी काय मग, हा म्हटलं आज
हा ओके तुमचे किती कॉल राहीले अजून हा माझं झालं! हा ओके परत रिटर्न परत रिटर्न रिटर्न कॉल केला नाही रिटर्न कॉल केले तर चालतात त्यांच्यावर
हो चालतात ना? रिटर्न कॉल चालतात हो होतंय हम्म! जेवण झाल?
हाव हाव!
बरंहह! तुमचा पूर्ण टास्क झाल्यानंतर अजून दुसरा आला काय?
नाही मला अजून आले नाहीयेतं आहे ते रिफ्रेश केला
हम्म! नाही काय? सगळ्यांच होईल की, ना आता तुमच्यासोबत. तेव्हा होईल वाटतंय? हम्म!
हम्! सौंदळ्याच्या एका बाईला विचारलं होत ती म्हणजे कि मीना त्या मॅडमला फोन केला म्हणे तर ते म्हणे सध्या ते पेमेंटच हे आहे म्हणे तर मग नंतर येतील म्हणे?
हो!
हम
काही
हाम्म!
काय बनवली होती भाजी? भाजी
भाजी भाजी बेसन अहं! तुम्ही, हो ओ तुम्ही?
अर मेथीची भाजी. मेथीची
होओ! हे कोणता गाव म्हटलं तुम्ही? तुमचं? तुमचं गाव कोणतं म्हटलं? बडोदा खूपच लबशीन इथून हाव ना?
हम्म लंय लांब आहे हम्म!
हो काय बो? या रेल्वे न प्रवास असेल तुमचा? हा का फि भरा नाही का पिंपळ गावं पर द
हम्म
अ राजा!
नाही पिंबळगाव राजा नाही पिंबळगाव इचं काळे.
का हय
आ जळगावच्या समोर!
तरी हो का? हा जळगाव हेच ना जामु
हम्!
हा किती तासाचा प्रवास आहे तरी?
दोन तास लागतात आपण म्हणजे दानापूरला यायला?
हा दानापुरला यायला हो काय? बरंच लांब आहे ना तरी. ये न जाण ये जायचं म्हटलं की, लाई? त्रास होते प्रवासान नाही एका दिवसात नाही होत, बरं आहे. असतील ना भाऊ बहिण? हां हां ठीक
काय म्हणला?
भाऊ बहिणी असतील म्हटलं तुम्हाला किती?
हां एक बहीण आहे एक भाऊ आहे.
हाव काय! त्यांचे लग्न झाले? हाव काय! तेनी होव काय! तुमच्यापेक्षा लहान आहेत हां.
हम्म.
अशी कुरळी की समजा मोठ
हां एक, एक आठवीत आहे एक नाही एक आठवीत आहे एक चौथीत आहे.
बरीच लहान आहात मग. इथं वडवलेले शिक्षण चालू ये का काही?
हाय मी हिवरकिले ऍडमिशन केलीये.
हां. घरीच शिकु राहिले, बर आहे ना चांगलय. हां ठीक आहे.
बरं! हाव हाव.